हो.
काय नाही बुवा चालोय जिमला तू काय करतोयस.
हाय घरी बसलो होतो.
होय काय? हम्म. हम्म.
जिम जिम लावली काय?
होय बुवा जिमला आली जरा.
हम्.
जिम लावून झालं आता, झालं आता पंधरा दिवस झालं बघ.
हा हा नाही बाबा.
का रे?
काय उपयोग? अंगाला मास नाही आणि
होय काय हम्म. जिम बद्दल काय माहिती बिती माहिती आहे का तुला बुवा?
तिच विचारायला फोन केलाय तुला रे.
होय काय? काय? काय कशाबद्दल माहिती पाहिजे?
म्हणजे जेव्हा लोक होते का साडी पे पेडपर बंद केलो.
अ हा. जिम लावल्याव भावा आपल्या फक्त हे एनर्जी स्ट्रेंथ वाढते बघ. ताकत वाढती.
हम्म. हंम्म.
आपलं शरीर ब चांगलं राहतं मस्तपैकी.
हम्. हम्.
बंद केल्या इफेक्ट काय नाही आपली जशी बॉडी आता तयार झाली ना पूर्ण कटबीट पडून ती बॉडी निमूळती होती. पण, जर तू रोज करत राहिलास जिम तर तुझी हाय तशी बॉडी राहील. पण जर तू जिम सोडलीस तर सीन असा आहे की, आपले म्हणजे मसलकणाय परत पातळ होत्यात. आणि बॉडी हाय त्या रूपात परत जाते नाही तर काय होऊ शक तर तुझं परत‌ अ फॅट वाढू शकतो.
हम्म!
पोट बाहेर शिकत
ह ह मग कायला मग जिम मग कंटिन्यू जिमच करायचं आहे.
नाही तसं काय नाही. तुला जिम बंद करून जर हायच असल तर मग, तुला अ घरात नॉर्मल व्यायाम करायला पाहिजे.
हां.
तू घरात नॉर्मल व्यायाम केला. तरी चालत या जस की डिप्स मारू शकतो.
हम.
परत उठा बशा काढू शकतोस.
ह. हां.
त्याना पण चांगलं बॉडी राहते म्हणजे जिम सारखी राहत नाही पण मेंटेन राहते तेवढी तरी.
हा हा म्हणजे हाय जेवढी जिम लावून केलेली बॉडी तेवढी राहते.
हा तेवढी नाही राहत पण त्याच्यापेक्षा थोडीशी राहते बघ एवढी पण राहत नाही.
आणि मग काय फाय जिम जिम लावायची आणि मग परत बंद केल्यावर
आपण जिम ब-बंद केली मग काय झालं घरात तर नॉर्मल तू करू शकतुसना.
करू शकतुय पण अ तशी बॉडी राहणार नाही ना, जशी ओरिजिनल हाय ती. तीस पॅक दिस पॅक जातोय वाटतं परत सगळं.
करू शकतोस की मेंटेन, तुला काय आहे ते परत हे कराय पाहिजे पुषप्स मारय पाहिजेेत. पूष परत ये चम घरातलं सिक्स पॅकच हय व्यायाम ते घरात पण करू शक तसपू
हम्म. हम्म. करू शकतो मी.
म त्याने पण आ- आरामात हुईलना.
हम्म!
हम्म!
मग काय?
काय नाही बघ मी पण जरा जिमला असतं जरा ट्रेनरला विचारलं होतं रे! तेन सांगत सगळं मला. आज जरा जायचं आज अप्पर वर्कआउट आहे सगळा. आज बायसेप्स, ट्रायसेप्स.
हम्म बायसेप न काय होतंय‌?
बायसेत ना आपलं दंड त- ताट हुत्यात एकदम.
बास मी त उचल तवा आपण अस देऊनाता इकडेकडेघून.
हा हा एकदम स्ट्रेंथ जोरात मस्त पैकी. आणि स्ट्रे झाले की एकदम मूड बीड एकदम टाइट होती ग्रीप बी चांगली राहती.
हम, लेगचा व्यायाम करतो लगेच
लेखत भाऊा दोन दिवस ऍड करून एक दोन दिवस ऍड करून करतो. आज अप्पर मारला तर उद्या मग हय लेगचा व्यायाम.
लेग आणि अप्पर बॉडी होत नाही.
नाय नाय एका दिवशी सगळं केलं तर मग काय वाट लागणार रे आपली.
हा.
ते कसं म जास्त लोड पडतो ना, अप्पर पण केलंय, लोअर पण केलंय.
हा हा ‌‌.
त्याच्यामुळ लय वांध होणार बा!
बर कोण कोण करतय? पोर पोर आम्ही हा हा.
हम्म हम.
जी कार दीपक आला नाय? हा तुम्ही कुठे चाललाय?
प्रयत्न चालूय.
तर महारी. चालतंय हा. मग काय चालु आहे, अरे मित्र चालेला गावाकड रे.
का रे?
आज सुट्टी आहे वाटतं दोन-तीन दिवस कॉलेज ला शनिवार रविवार.
हा ह तुझा मित्र पण जिम करायचा नव्हं.
ते जिम वालाच आहे बॉडी बिल्डर आहे. त्यो बॉडी लय खत्र्या हाय त्याची.
हम मग जिम सोडून का जाय लागलं घरला.
दोन दिवस का तिची बॉडी तयार झालेली आहे रे फक्त आता. उगच करते वर्कआउट जिमची बॉडी खतरनाक आहे.
हम्. हम्म. हम्
काय आहे रे.
हे आमची रुसोला पण नाही. कि पाऊस चालू आहे सोलापूरला नाही पाऊस आमच्या इकडे का विषय काय माहित आहे आम तिकडंच पाऊस नाही बाकी सगळीकडे पाऊस आमच्याकडे तर तर त्या हा पंढरपूरला नदी हाय रे त्या नदीला पूर आलाय, तिकडं पाऊस न पडता म्हणजे बघ कसला विषय आहे. कारण की, तिकड एक देहु म्हणून गाव आहे तुकाराम महाराजांच.
हा.
तिकडची नदी आहे म ती नदी आमच्याकडे ना मग त्या नदीला कस तिकडे पाऊस पडला.
हा. हा.
देहु ला लय पुर आलाय ते पूर तसंच आमच्या कडे सोडलाय.
हा.
पाऊस न पाऊस पडला पाण्याचा त्यामुळे, टेन्शन नाही पाण्याचं ना पाणी भरपूर झाले आता आम्हाला.
हा तुमच्याकडे कोण कृषी? करत का भावा शेती?
आरं आमच्याकडे शेती कोण करत अस नाही एक सगळी शेती करत आमच्याकडे.
आमच्याकडे डोंगर भिंगर काय नाही ना. हॅलो. येतय का आवाज? हॅलो हॅलो. हॅलो फोन कट झालाय बघ बरं एकदा. हॅलो. माझ मी हॅलो. काय करतोय भावा? अरे काय विषय? नाही ना चा